हा हॅलो. बोला की.
हा बोला.
हा. काय काय काय नाही बघा. काय जरा संध्याकाळचं-
त्यात. काय चाललय?
हमम्म तुमचं?
हो माझी पण जेवणाचीच- हो जेवनाचीच तयारी चालूय.
हा.
चहा वगैरे आवरलासा का? होय.
होय, चहा वगैरे झालेय आवरलंय सगळं. तुमचं?
हो हो हो चहा ते ना? ब आज संडे त्यामुळ जरास हेच असतं निवांत. मग? फॅमिलीमध्ये तुमच्या मुलं लहान असत- हा फॅमिलीमध्ये जॉईंट फॅमिलीच आहे का मुलं घरी -
मुलं नाही मला, म्हणजे सून आल्या आणि एक- नात आहे आमची. नात दुसरीला आहे. आं मोठी आहे फॅमिली. म्हणजे वडील वगैरे आमचं घ म्हणजे माझ्याजवळच असतात. हां. मोठ्ठ आहे फॅमिली. हा. भाचा एक माझ्या जवळच राहतो. अ लहानपणापासून तू शिक क्षण माझ्या जवळच आहे.
होय का? बर बर आहे. काय आणि? हम्. म्हणजे काय तुमच्या आता शाळेचं वगैरे कासं इतके काय गडबड नसते मुलांचा रा वगैरे असं काही नाही मुल टेत मुलं हॅलो
संध्याकाळच तुमचं थोड्या वेळाला वाटत
होय जरा असं ध्येॉ्ले हा ह ते पावसच्या वातावरणमुळे जरा हा हॅलो थोडासा यायला लागला का? ते नेटवर्क पावसाच वा- वातावरण असं आहे ना. त्याच्यामुळे जरा नेटवर्कचा इशू चालू आहे. हा.
येशू चालू आहे हा. बहुतेक आमचं तसच झालं वाटतं मग अशी-
हा हा म्हणजे ते हा रेंजचा थोडा प्रॉब्लेम यायला लागलाय. ते तस व्हायला लागलय पाऊस खूप आहे ना. तुमच्या इकड पाऊस आहे का?
हो आहे की पाऊस आहे आपल्याकडं. मी आता सध्या मुलीकडे आलेय. डे चार दिवस ह. तेसाठी एक चार दिवस आठ दिवस जाऊन म्हणजे राहून जावं म्हणून-
हम्म हम्म.
हा मुंबईला असते्या मुलगी. हम. होय.
म्हणजे आता फिरण्यासाठी गेलाय? का पावसाळ आलं होय नाही पावसाच्या हे ना काही इतकं फिरायला जमले नसेल अजण
अ नाही मी पहिल्यांदा आलते प आता ती आता वर्ष झालं इथ हाय मग सुरुवातीला एट्रिल व्हायला आल त्यावेळी मी इथ एक पंधरा तीन राहिल होते त्यावे सगळं फिर
हा हा फिरलायच आहे फिरण्यासारखा बघण्यासारखा काय आहे तिथं
ह की ज सिद्ध विन मंा परत गेट ऑफ इंडिया तर उरण बीच अ पलस् तरर हे आणि हे काय आहे जु जुई बीच ते प्रत्येक स्टार त्यांच घर बंग बघितलं दाखवलं लांबनच हा आणि हे कस ते त्यांची जा होय होय आमच जे जावंची गाडी असे त्याच्यानच जातो नाही
हा हा हा हा
अ का
काही नाही कारण माझी पण मुलं आहेत म्हणजे आता एकट दहावी ला या वर्षी आणि एक तर आपलं लहानसावीलाच आहे हम् प नाही आहेत मुलं शाळेला जातात तेथ चला असते मग रोज का जरा संडे दिवशी निवत असतात जरा इकड ह मग काय स्पेशल नाही आज काय मुलीकडे गेला म्हण स्पेशल काय मेनओ करे
मेनू वगैरे स्पेशल काय म्हणजे असं हच पनीरच भाजी जरा वगैरे काजू कुरमाच हेच करायला लाले आम्ही
हो म्हणजे व्हेज आहेयचा का नॉन व्हेज चालत तसं काय नाही व्हेजिटेरियन आहे हा व्हेजिटेरियन नाही हा वेजिटेर म हा ह
हा
नाही नाही तसे पण आपले नॉन व्हेज मध्ये भरपूर डिश आहेत आणि भरपूर हे आहेतेत
होय होय आता चकलीच जरा रेसिपी आता चकलीच जरा द का म्हणजे दळून जर चकली करून ठेवावं म्हणून मुलगीला चकलीचे भाजणी जरा करून ठेवलं
हा हा
हा जरा अस ढिंकाचं म्हणजे अ खारके ड्राय फ्रूट लाडू जरा बनवणार
हो सेम सेम सेम आता डिंकाच्या लाडवाचं मी पण सेम तेच तयारी करत होते हो ते म्हणजे जरा कस मुलं शाळेच्या हा म्हणजे शाळेच्या धावपळीत मुलं ना ख ब ब जण तेवढा एखादा दुसरा लाडू खाल्ला की ह्या थंडीच्या दिवसात भूक लागते हा हा जरा अस ताकत पण आणि आता त्यांच अ कसं वाढतं वय लागलं ना ग्रोथ त्यांची वाढत त्याच्यामुळे हे असे पदार्थ त्यांना गरजेच असत
गरजेचं असत होय
होय जर अस शाळेत नाही आलीत की मागतात काही पण
हा हा होय पोरसने असं कॉल हे केलं की हे होतय ना
होय तस तुम तुमच्या आता तुमच एवढं हे म्हणजे एवढ्या हेस म्हटल्या तुमच्या रेसिपी वगैरे एकदम परफेक्ट असणार सगळ्या
लाडू ऑर्डर पण घेते ना शाळेत म्हणजे कस मॅडम ते नसत ते मुली जरा सून जरा हे करत्या असं म्हणजे असं कुठल्या पण असं हच्यात पदार्थामध्ये असं म्हणजे भ घ्यायचं ते पाक कलेमध्ये भाग घेतलीं होती पाकलें मध्ये भांग घेतलीं होती हां मंग त्यांच्या मध्ये तिला नाहीं तरं मी हेच नाचण्यां नच असं म्हणजे असं लाडू बनवून दिलंत तिला मंग तिच्या नंबर आलतां होय पोस्टिंग मध्ये नंबर आलता आम्हांला चार हजार बक्सीस भेटलं होतं
अरे वाखंरचं का एवढी रेसिपी तुमची होती
होयं होयं चार हजार म्हंजे कोल्हापूरला ब कंटी पाटीलील असं ते मोठं असं एकदंम हे ठेवतांत की हा एक्जुएशन असतं ते त्यावेळीं नाहीं तरं ती भांग घेतलीं हो तीला मंग ते त्यांच्यात नाहीतरी नांचण्यांचे ला लाडू परत भरडच म्हणजे त्यांचं जे होतं त्यांच्या पद्धतीनच आम्हीं ठेवलंय पौष्टिक होतं
हा हा
चण्यांचे लाडू आणि मुटक आणि ई सगळ्यांचं ध्याण्यांच म्हणंजे भर करूंन नाहीं तरी ते असं म्हणजे सुक केलं का त्याचं थोडं थोडं सगळं घालूनय केलेलं होयं
नाहीं तुमच्यांकड नाचण्यांची रेसिपी घ्यांयला पाहिजे की मंग आमच्या शेतात नाचणे लागतांत
होय आम्हीं पणं आमच्या शेतातच असतं नाचणी
नाहीं आमच्या म्हणजे मी अ सासूसारे वगैरे त्यांनीं अशी गावे असतांत आम्हीं इकड कामांसाठी बाहेर असतों मिस्टर हा मंग आ शेती करतांत ते शेतीमध्ये नाचणं वगैरे लावतात मंग का आम्हीं हा नाचण्यांचे आंबी वगैरे हे आपलं नाचण्यांची भाकरी हे असं माहिती होतं पदार्थ पणं असं लाडू वगैरे हे आता मी तुमच्याकडं म्हणजे
होय, होय, नाही मी ते ऑर्डर घेऊन ते लाडू बनवून दिलं, म्हणजे कस ते ह्याच्यासाठी काय ते ब बाक्कलीत पण ती काय केली, कोल्हापूरमध्ये पण केली, आणि गावात नाही तरी मुलगी आमचीं शाळेला होती, म ते अंगणवाडी नाही तर ते तिथं तिं तेच रेसिपी आम्ही, म्हणजे त्यांनी पण पौष्टिक सांगितलं होतं म्हणून, ती रेसिपी आम्ही तिथं हे केलं
ह
मंग त्यांच्यात नाहीं तरं ते तिथं पणं नंबर आलं मंग त्यांच्यात नाहीं तिला ते बघून नाहीं ते शिक्षक सगळं मॅडम आम्हा करूंन द्या असं म्हणजे कायं कायं येते म्हण पाचशे रुपयेला अर्धा किलो हा असं म्हणजे खाऊंन त्यांनीं बघून ऑर्डर का अर्ध्या अर्ध्या किलो
म्हणजे तुमचं एक तरं एक हा साईड बिझनेस झाल्यांसारखं पणं झालं तुम्हांला पणं आणि तुम्हा नाहीं बायकांच्या कडं असतांत ह तेचं ते सगळीकडे फायदा त्यालां नाहीं काॅला असं ते बायकांच्याकडे फक्त ती समं जांयला वेळ लागतोय थोडासा हा तसं झालं
होयं होयं नाहीं ग ते ह परत सांगू
हा हा सांगा किं मला तुम्हीं मंग नाचण्यांचा लाडू कसं बनवतात कुठे?
ते मी नाचणं जर असं, म्हणजे दळून आणते. अर्धा किलो दळून आणायचं नाही, नाही, भाजून नाही स्वच्छ म्हणजे निवडून वगैरे धुून खडते जर गार ते नसतात शेतातलं असते माती ते नसते मग ते पहिला कसं नीट करूनच ठेवलेलं असते पण तरी पण जरा धुन घेऊन जाय धुन त्याचं जरा हे व्यवस्थित हे करूनय वाळवून घ्यायचं आणि परत नाहीतर ते दडून आणायचं दळून आणायचं दळून आणल्यानंतर त्याला नाहीतरी म्हणजे अर्धा किलो पिठाला अर्धा किलो लोण्याचं तूप लागतय
अर्धा किलो पिठायला अर्धा किलो तूप
हा अर्धा किलो लोहण्याचं अर्धा किलो लोहण्याचं म्हणजे चारशे ग्रॅम तूप लागतय
लागते हा हा
हा चारशे ग्राम म्हणजे कसं अर्धा किलो ला अर्धा किलो पडत नाही
हा नाही थोडस कमी होत
कमी होत मग तेवढं अर्धा किलो लोण्याचं त्याला लागते म्हणजे व्यवस्थित तेवढ्यात ते मापच झालेलं आहे ते आमचं मग मी कसं करते हा ते अर्धा किलो पीठ दवळून आणलं की अर्धा किलो लोणी कढवून ताजं ठेवतो आमचं घरच जनावर आहे त्या मग ते हे होत ते मग नाहीतर ते पीठ भाजून घ्यायचं बेसनचं पीठ कस भाजून घेत त ना तस भाजून घ्यायच आता तुपामध्ये कडई ठेवल्यानंतर पहिलं तूप घालायचं मग पीठ घालायचं आणि ते पीठ भिजे पर्यंत जरा तूप घालत राहायचं म्हणजे जेवढं पीठ आपल्याला अ घट झुणका करतो का नाही हा तस करत ते तुपाचं हे करायचं मग ते भाजत भाजत भाजत नाही तर ते तूप सुटायला लागतं
बर हा हो त्या पिठात जितकं भाजल व्यवस्थित तेवढं तूप सुटतं हा
सुटत हा मग तेवढ तूप सुटल्यानंतर ते भाजलं व्यवस्थित क नाही ते उतरून ठेवायचं गार करायला मग अर्धा किलोला तुम्हाला अर्धा किलो साखर पाहिजे अस गोड म्हणजे तुमच्या अनुसार तर थोडं कमी केलं अस तर पण चालतय तुम्हाला पाहिजे तेवढं जे जेवढं प्रमाण आहे तेवढंच घाला तरी पण चाल मग आवडीनुसार मग अर्धा किलो अर्धा किलो साखर मग त्याच्यात एक दहा रुपयाच ड डिंक आनायच ते तुपात तळून घ्यायच मग ते तुपात तळून घ्या घेतल्यानंतर हे करायचं अ असं काढून ते एका वाटीमध्ये ठेवायचं आणि ड्रायफ्रूट आप आपल्याला आवडतात म्हणताना ते ड्रायफ्रूट तरी बारीक बारीक कट करून घ्यायचं काजू बदाम वगैरे पिस्ता ते नासले तरी पण चालतय ते घालायचं मग ते बाजूला ते पाऊलमध्येध्ये ते एक बाऊलमध्येध्ये ठेवायचं मग ते गार झाल्यानंतर ते पिट्टी साखर असते त्याच्यात ते म म्हणजे मळून घ्यायचं पीठ सगळं असं व्यवस्थित ते साखर सगळं एकजीव करून घ्यायचं जर वेलची पुड टाकायचे आणि वर्ण मळल्यानंतर ते डिंक तळलेलं असते तसच आकण टाकायचं आणि ते ड्रायफ्रूट बी टाकायचं लाडू वळायच छान होत लाडू ते डंक जेणेकरून दात आले दाताखाली आलं की छान लागतं एकदम कुरकुरीत
नाही नाही मी ट्राय नक्की ट्राय करेन मी ही रेसिपी मी तुमची नक्की ट्राय करेन मी नक्की नक्की कारण म्हणजे नाचणे आहेत घरी फक्त आम्ही कस नाचण्याच्या आंबील मनात आपली किंवा वगैरे कधी तरी तेडी हा म्हणजे असं कधीतरी ते पदार्थ फक्त जातो तेवढ फक्त लाडू हे जरास एकदम कधी पण हा